नमस्कार.
नमस्का, काय चाललंय?
काही नाही बघा. मस्त आहे मी पण आवरून बसले अता मी पण.
हा काय.
अ ह ह. नंतर आज आपण थोडस ऊसतोड कामगार आणि त्यांच्या मुलांच्या थोडस शा ळे विषयच्या वगैरे समस्या कशा येतात त्यांना? कारण ऊसतोड का ऊसतोड कशी दिवाळी झाल्यानंतर चालू होते ना. मग तेव्हा मुलांना सुट्टया वगैरे त्यात तर त्यां म्हणजे त्यांना आता घरी ठेऊून जायला पण कोणी नसतं. मग मुलांना शाळेमध्ये घेऊन जावं लागतं. मग त्या ते पण स्वतः एक कामगारीच असतात ना मग मुलांना पण त्यांना तसं बनवायचं नसतं.
तेच ना म्हणजे मुलांकडे कधी
घेऊन जावं लागतं सोबत.
आणि त्या हेनी म्हणजे कस मुलांचा थोडा अभ्यासाकडून पण थोडासा दुर्लक्ष होत. लक्ष नाहीत.
मग नाही म्हणलं तरी तीन, चार महिने वगैरे राहतीच ना ऊसतोड.
हो तेच.
हा, मग तर आता त्याच्यासाठी ती म्हणजे त्यांच्या मुलांचा थोडा प्रश्न मोठाच आहे ना. थोडा गंभीर स्वरूपाचाच.
तेच ना.
म्हणजे तुमच्याकडं आहे का असं ऊस वगैरे?
नाही आमच्या इकडे नाही आहे.
हा ह.
पण मध्ये आहोत. इकडे नाही म्हनजे अस हा पण आशु म्हणतीया
अ हा ह आम च्या भागामध्ये जास्त तर असं ऊस आहेत. मग आता आम्ही बघतोय. अं कसं ते कोयता पद्धतीनं वगैरे असतं ना ऊसतोड. खूप गरीब परिस्थितीतून आलेले असतात ते लोकं. तर त्यांच्यासोबत मग त्यांचे दोन, दोन छोटे-छोटे लेकरं असतात. एक मोठं असतं. एक छोट, त्या छोट्याला सांभाळण्यासाठी त्या मोठ्या मुलाला आणलेलं असतं सोबत. काही काही तर म्हणजे आमच्या इथं वडिलांच्या शेताजवळच ते टोळी पण म्हणतात ना त्याला ऊस कामगारांच्या अशा टोळ्या-टोळ्या असतात. म्हणजे, एक हा एक मुकादम अस तो मग एका गावातून असं जवळपासच्या खेडे गावा तुन वगैरे असं जे कामगार म्हणजे ज्यांना ऊस तोडायचा आहे ते. तर ते कामगारांच्याशी टोळी घेऊन येतात ते मगे एका ठिकाणी थांबतात. म्हणजे ते असं पालं बांधून राहतात कोपी वगैरे म्हणतात आमच्या इकडं त्याला. म्हणजे त्यांच जीवन म्हणजे स्वतः कामगार त्यांच पण जीवन थोडं बिकटच आहे ना. हम् चार चार महिने गावाकड नाही म्हणजे हेच वाटतं ना थोड, तर त्यांच्यासोबत ते मुलं असतात मग ते सांभाळण्यासाठी वगैरे मग तर असंच एका वर्षी आमच्या इथं आले होते मग एक त्याच्यामध्ये मुलगी होती अशी तरी बरीच चौथी पाचवीला असेल, जे कामगारां परिस्थिती कशी बिकट असते ना, तर मग ती माझी मुलगी गेली तिची तिच्या कडं तर म्हणली तू शाळेत नाही का जात तर ती म्हणली जाते मी. पण आमच्या आता तिथं आजी आजोबा पण नाहीत म्हणली मला मग कुणाजवळ राहायंच ना मग. म्हणून या छोट्याला सांभाळय आणलंय म्हणली मला मम्मी नं म्हंजे जी शिक्षणाची इतकी म्हणजे तिला असं मधून उत्कंठा होती. शिकावं तिनं
नाईलाजाणे हा नाईलाजणी म्हणजे तिला त्या गोष्टी करायला लागत
तर म्हणजे म्हणजे कामगार पण खूप हे असतात तर ती म्हणली नाही मग कुणाजवळ मावशी जवळ वगैरे तर नाही म्हटले. माझे पप्पा नाही ठेवत आणि माझे पप्पा खूप दारू पितात म्हणली आईला मारतात म्हणजे मला तर खूप अ वाईट वाटलं की म्हणजे त्या लेकराचं मग ते छोट्या बाळाचं ते नाव पण सांगितलं तिंन. छोट्या बाळाला मग सांभाळायला आणलंय म्हणली. म्हणजे तिला शिकाव खूप वाटत होतं यू वाटत नव्हतं तिनं वाचायला ते बाळाला झोपून तिने पुस्तक वाचत बसली होती त्या कोपीमध्ये. त्यांच्या असं ते नाही का शिकायची आवड पण किती प्रश्न आहेत ना मोठे आता ती एक एक होती अशी किती टोळ्या असतील. तील ना खूप साऱ्या हा म्हणजे, तिन असं रडायला आली होती की म्हणजे परिस्थिती कशी राहते ना. मग त्या लेकरांसाठी म्हणजे, काहीतरी सोय व्हायला पाहिजे ना.
हा तेच ना व्हायलाच पाहिजे आणि आत आता कसं आता एखादी मुलगी तिच्या समोर शाळेत जाते. शाळेतून घरी असते काही लोक अभ्यास करून मुलांसोबत खेळायला जातात. तसं तिच्या बाबतीत नाही, तिच्या कसं शाळेतून आली का पप्पांसोबत जायचं.
हा आणि तीन चार महिन्याचा एवढा मोठा गॅप पडल्यानंतर तर तिला मागं काय शिकवलं आणि आता पुढं काय शिक्षक लोक शिकवणार. म्हणजे असं तिला कशाचा काही म्हणजे संदर्भच लागत नाही ना.
कि थोडस शासनाने पण थोडस काहीतरी केली पाहिजे उपाययोजना. म्हणजे थोडंसं त्यांच्यासाठी काय म्हणतात आपण ते बोर्डिंग टाईप. वगैरे अ म्हणजे वसतीग्रह असतात ना. असं हॉस्टेल्स वगैरे हा हॉस्टेल म्हणजे तसं म्हणता येणार नाही आपल्याला पण त्यांच्यासाठी थोडीशी म्हणजे आता घरी एकतर कोण राहत नाही त्यांच्या मग त्यांच्यासाठी थोड जेवणाची वगैरे थोडी व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे फ्री मध्ये द्यायला पाहिजे त्यांना राहयाला. तेवढ्यापुरतं का होईना पण त्यांचं हे केलं पाहिजे. म्हणजे थोडंसं संरक्षणच म्हणायचं थोडक्यात. त्यांना जेवण वगैरे किंवा शाळेतलं काही पुस्तक वहया बरसं साहित्य लागत ना, ते पण थोडस दिलं पाहिजे. असं म्हणजे तुमचं काय मत?
आणि हो आणि आता बघा ना ते महागाई वगैरे किती म्हणजे सगळ्यांचे आई -वडील नाही देत तर कामगार आहेत, बोलल्यावर म्हणजे त्यांना किती ह्या गोष्टींचा त्यांना एखादी वीस रूपयांची गोष्ट पण घ्यायला गेलीत तर त्यानां त्या गोष्टीचा विचार करूनच घ्यायला लागणार आहं आता येवढी महागाई महागाई झाली आता शाळेत जायचं बोलल्यावर खर्च होतोच ते सगळ्या गोष्टी लागतात. कपडे लागतात, बॅग लागते बॉटल, चप्पल लागते, आता पावसाळ्यात वगैरे असे म्हणजे अशी छत्री वगैरे लागते.
हो आणि ते स्वतःच कामगार असल्यामुळे ते लेकरांना एवढ्या सवीस
नाही करू शकत तेच ना म्हणजे सरकारनी थोडीफार तरी मदत करायला.
हा त्यांच्यासाठी थोड मोफत राहण्याची सोय जेवणाची सोय वगरे केली पाहिजे. म्हण मला तर
हो हो तेच ना म्हणजे त्यांना पण म्हणजे त्यांना पण पुढ श म्हणजे त्यांना शिकायला तर भेटेल आणि त्यांचे जे स्वप्न अस ते पण ते पूर्ण करतील. आहे आणि जास्त कस झालंय ज्यांना भेट ना ते काही म्हणजे दुर्लक्ष करतात शालेकडे जायला. आणि ज्याला भेटत नाही ना त्याला जास्त कदर आहे का शिक्षण म्हणजे काय
हो ते तर आहे ना आणि हे शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे परत त्यांच्या गावी वगरे गेल्यावर त्यांचे मित्र मैत्रणी अस म्हणजे वेगळ च्यातच राहत असतील ना मग हना खूप सारं अस वाईट वाटत असेल ना,
हो मग त्यांना पण असं वाटत असेल क माझ्याकडे पण ह्या गोष्टी असतात. नाज केल्या असत.
आणि आई वडील पण काम करूनच खाणारे असत. तील पुढ आणि आजकाल तर कसं मुलींचं खूप अवघड आहे ना स्वतःच्या पाया नल तर कस आहे दुसऱ्या हच्यामध्ये जीवन घालवा. म्हणजे अवघडच आहे ना,
इत मुळंचे तर जास्त म्हणजे वाटत त्यांना ह्या गोष्टी पाहिजेत. अपेक्षा जास्त असतात त्यांच्या ना आणि सगळ्यांचे आई वडील पूर्ण नाही करू शकत त्यां परिस्थिती अशी असते मग काय करणार ती लोक तरी
हो. हो तस आहे मग ते आई वडिलांनी पण थोडस, लक्ष द्यायला पाहिजे, काही सोयी सुुविधा शासनाकडत तसं बऱ्याच जिल्ह्यात वगैरे अ सुरु झालंय वाटत ते अ
मराठी शाळेत वगैरे, तर म्हणजे असतातच सगळ्या गोष्टी त्यांच्याकडूनच असतात. शालेकडूनच
हो पण त त्यांचं नुकसान झालेलं तेवढ्या काळामध्ये कोण भरून काढणार ना प परत चार महिन्याचा सिलेबस शिक्षक लोक तरी थोडंच
नाही तेच नाही कर तेच ना कारण का आता शिक्षण लोक कसे प्रत्येकाला अ एकाकाला नाही शिकवू शकत सगळ्यांना एकत्र घेऊनच जाण. नते.
हो हो ना मग त्यांच्यासाठी काय तरी असं वेगळी सुविधा केली पाहिजे शासन तस बऱच म्हणे जिल्ह्याच्या असं ठिकाणी वगैरे बऱ्याच ह्याच्यामध्ये झालंय वाटतं असं थोडंसं की, की वसतिगृहाची योजना वगैरे शासकीय सुरू झाली वाटतं म्हणजे पाचवीपासूनच्या मुलापासून ते पदवी पर् म्हणजे शिक्षण त्यांच हे मोफत त्यांना म्हजे रा खायला आणि शाळेच स साहित्य वगैरे आहे पण सगळीकडे अजून तेवढी जनजागृती झाली ली असं वाटत नाही
हो तेच असं म्हणजे व्हायला पाहिजे काहीतरी म्हणजे जे अशी मुलं आहेत त्यांना त्या गोष्टीचा म्ह फायदा होईल पुढे जाऊन तरी त्यांच चांगलं होईल एक कदा असेल हुशार त्याला पण असं मग अशा गोष्टी ते करून त्यांना म्हणजे आता घरात त्यांची परिस्थिती बघून काही लोक शिकायला नाही बघत
हो आणि तेच जर मुलं शिकले हा तेच जर मुलं शिकले पुढ- त्यांनां काही छोटा- मोठा जाॅब मिळाला कींवा त्यांनी बिझनेस केला म्हणजे घरची पण परिस्थिती ती सुधारेल ना त्यांच्या आणि सगळे म्हणजे थोड सुखाने आनंदाने-
हो तेघ ना आणि म्हणजे आता ती कशी बारकी मुलं- त्याचे पण भरपूर हुशार आहेत म्हणजे ते बघताय आहेत आई वडील म्हणजे आता एवढ्या वर्ष असे राहिले म्हणजे- मी कमावून तरी-
हो- हा आई वडिलांसारखंच आपल्याला नको हो त्यांना पण नको वाटत असेल ना तसं जीवन आपण थोडंसं वेगळं काहीतरी- कराव असं थोडंफार वाटत असेल- असं म्हणजे शासनानं अजून पण त्यांच्यासाठी जनजागृती करून थोडंसं त्या मुलां ड लक्ष द्यावं म्हणजे एवढीच अपेक्षा आपली-
तेच ना करायला पाहिजे-
हा- निकि ताईही थोडस तुमच्यासोबत बोलायला छान वाटत- हॅलो आणि काय धन्यवाद
हा बाई-